हॅलो.
हॅलो.
कुठ येस?
काही नाही घरीच आहेस. बसली बोल ना.
कामातेस काय?
नाही कामात नाहीये फ्री चे.
हम्म. एक काम होत. म्हणून फोन केला होता.
हा बोल ना. काय काम होत?
तु जे काम करतीयेस ना ते. वर्क फ्रॉम होम.
हा.
त्याबद्दल थोडी माहिती देना.
अहो वर्क फ्रॉम होम आहे तो. यु एस ए ची कंपनीये.
यु एस ए ची?
हा. प्रोजेक्ट हँडलिंगचं वर्क असतं आपल्याला त्याच्यात.
बरं.
घरी बसूनच करायचं असतं. त्यात काही एवढं हे नाहीये.
हा म्हणजे काय प्रोसेस काये त्याची?
हो आपल्याला कसंये, त्याचं एक वर्कशॉप असतं. महिन्यातून दोनदाच असते फक्त. ते एकदा अटेंड करावं लागतं. मग ते अटेंड केल्यानंतर त्याच्या डिटेल्स वगैरे सगळं आपल्याला क्लिअर केलं जातं.
हा.
आणि त्याच्या पुुढं मग पुढची दहा दिवसाची ट्रेनिंग चालू होते आपली.
हा हा. मग ते डेली वर्क असत त्याला का?
हो डेली वर्क असत. आपल्या सुटेबल टाइम मध्ये करायचं. कधी पण करू शक तान कुठून पण करू शकताय.
ते म्हणजे असं फिक्स फिक्स टाइम नाहीये त्याचा?
फिक्स टाईम नाहीेये. कारण कस असत आता हाऊस वाईफ वगैरे असत्याल. जान चे मुलं वगैरे लहान आहेत. त्यांना शाळा वगैरे असतात. त्याच्यामुळ बाहेर जाता येत नाही. महिलांना वगैरे. किंवा एखादं जॉब करत असेल. त्याला साईड इन्कमची गरज असेल. तर त्यांच्यासाठी छाने हा वर्क.
हा त्यासाठीच. काही घरी बसून काही काम नाही. त्यामुळे मी विचारलं. करायसाठी,
आणि काही नाही हंड्रेड पर्सेंट टॢस्टेड आहे. दहा दिवसाची ट्रेनिंग झाल्यानंतर, आपल्याला दोन दिवसाच व वर्कची ट्रेनिंग दिली जाते. प्रॉपर वर्क काय असणारे ते. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला वर्क स्टार्ट करायचं असतं.
हा. हा हा.
थोडक्यात म्हणजे आपल्याला कसंये की, बिझनेस शेअरिंगच काम करावं लागतं. बिझनेस शेअर करायचा, लोकांना किंवा हेल्थ म्हणजे प्रोडक्टच्या बेसिसवररती काम असतं.
हां हां, म त्याला इन्व्हेस्टमेंट वगैरे काय आहे, का अशी?
इन्व्हेस्टमेंट वगैरे तसं काही नाही ये, ह्याच्यात. इन्व्हेस्टमेंट नाही करायला लागत, ट्रेनिंग वगैरे सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहे आपल्याला.
अ्छा, मं अ पेयमेन्ट कसं? त आपल्या कामावर डिपेंड ये की, जसं करेल तसं.
कामावरती डिपेंड ये, आपण काम कसं करतोय, काय त्याच्यावरती असतं.
हां हां.
हां फक्त कसं, त्याचे प्रोडक्ट आपल्याला, थोडफार युज करावे लागतात. कारण अ दुसऱ्यांना सांगायचं म्हटलं, तरी आपल्याला पण माहित पाहिजे ना, की कशेत प्रोडक्ट, काय ये, खरंच रिझल्ट भेटतेत का? त्याच्यासाठी आपल्याला एक- दोन प्रोडक्ट युज करावे लागत्यात.
अच्छा, म प्रत्येक वेळेस प्रोडक्ट घेतलेच पाहिजे, असं आहे की, काही?
नाही नाही, तसं काय नाही, प्रत्येक वेळेस प्रोडक्ट नाही घेतले, तरी चालते. आपल्याला फक्त एकदाच घ्यायचेत, प्रोडक्ट.
हम्म.
त्याचं फक्त आपलं कसं, त्या कंपनीचा ऍप असतो, त्या ऍप वरून आपल्याला जो पण प्रोडक्ट घ्यायचा ये ना, तो प्रोडक्ट सिलेक्ट करून, आपण घ्यायच, पेमेंट करून.
अच्छा ठीक, म आपण हेच काम दुसऱ्यांना प्रोव्हाइड केलं, तर चालतं का?
हां, आपल्याला हे करायचं, आपलं काम असतय, बिजनेस शेअरिंगचा.
हां, म्हणजे त्यामागच क पेमेंट भेटणार ना?
पेमेंन्ट भेटणार आणि एज्युकेशन वगैरे, शिक्षणाची काही अट नहीये. फक्त लिहिता वाचता येत असेल तरी चालते, कोणी पण करू शकते. जेंट्स, लेडीज वगैरे, स्टुडंट. हो रोज होतात मीटिंगस, टाइम भेट येत आपल्याला त्यांच कॉल डून, टीम कडून, त्यानुसार आपल्या मिटिंग् वगैरे होतात.
म आत्ता सध्या, किती जण येत कामात?
आहेत, तीस-बत्तीस जणी आहेत, करतात सध्या, हाऊस वाईफ, स्टुडंट वगैरे आहेत.
हम् हम, म्हणजे सगळ्यांना करता येतं.
सगळ्यांना करता येतेय, जेंट्स पण आहेत.
अच्छा.
हम्म, तुला करायचं होतं का?
हो करायचं होतं, म्हणून बघते जरा, वर्क फ्रॉम होम साठी.
हम् हम.
अजून एखादा कोणता आहे का, ओळखीत?
हो दुसरं तर नाहीये काहीं, मी तर आता सध्या हेच करते. ह्याच्यातून पण चांगलं पेमेंट पडतय, पंधरा-वीस हजाराकडे जातय पेमेंट. केलं, तर चांगलं कन्सिस्टन्सीने.
महिन्याला पडतं की, मग.
महिन्याला-महिन्याला पंधरा ते वीस. अ महिन्याच्या-महिन्याला पेमेंट येतो, दिवसावरती नसतं.
अच्छा-च्छा.
हम्म, आपल्याला, आपले सिनयर्स वगैरे जे असतात ना, ते प्रॉपर ट्रेनिंग, वगैरे सगळी गाईड करतात.
हम्म हम्म. अशी कंपनीचे का ती?
हो कंपनीच आहे. युएसएची कंपनीये. आपल्या इकडची नाहीये. सगळं युएसए मध्येच होतं त्याच. प्रोडक्ट वगैरे काय असतील काय सगळं. ते तिथूनच बनून हिकडे येतात.
अच्छा मग प्रोडक्ट कोणते कोणत्याचे. कॉस्मेटिक वगैरे. मेडिकल्सचे.
ते आहेत. हेल्थ रिलेटेड आहेत. आता कॉस्मेटिकमध्ये आपल्याला फेसवॉश असेल. स्क्रब, हेअरच शॅम्पू, कंडिशनर वगैरे ते पण आहेत. सिरम वगैरे. आणि हेल्थ रिलेटेड आपल्याला एलोवेरा जेल वगैरे नसते का? बीपी शुगरसाठी ते सगळे प्रोडक्ट्स आहेत. वेट लॉस साठी आहे. कुणाला कुठलं, हा. ते पण आहे. सगळं हनी वगैरे. चांगलेत. म्हणजे केमिकल फ्री आहेत. प्रोडक्ट्स हंड्रेड पर्सेंट.
हा हा.
मी पण युज केलेत. छान आहेत प्रोडक्ट. रिझल्ट पण त्याचा छान येतोय.
त्याचे साईड इफेक्ट वगैरे काय?
साईड इफेक्ट नाहीय त्याचे काही सुद्धा. कारण मला पण पीसीओडीचा प्रॉब्लेम होता. तर मी त्यातले एक ज्यूस पीत आहे. आता एक पाच सहा महिन् झाले असतील नेक्टर युज करतेय. त्या मला चांगला रिझल्ट आलाय. ट्रीटमेंट चालू होती. पण म काय आ.
हा तेच प्रोडक्ट आपण सेल केले तरी चालतत ना.
सेल केले तरी चालतात. तुम्हा जर करायचं असेल सेल तर तुम्ही करू शकता. नसेल करायच तरी काही प्रॉब्लेम नाहीय.
ह.
हम्म हम्म.
बरं बरं.
फक्त थोडेसे कसली आहेत. कारण कसेये. ते बाहेरच्या हच्यातून येतात ना. देशातून. त्याच्यामु त्यांना हज डिशपॅच चे वगैरे. पॅकेजिंगचे चार्जेस वगैरे लागतात.
हम्म हम्म. म ही कंपनी सर्टिफाईडे. गव्हर्नमेंट प्रूफ गवर्नमेंट थ्रू सर्टिफाइडे ना?
आणि कुठल्या पण एनि एनिमल वगैरे असतात ना. त्यांच्यावरती टेस्ट केलेली नाहीये. ह्युमन बॉडी वरती टेस्ट केलेले प्रोडक्ट आहेत सगळे.
अच्छा.
आणि सगळे प्रोडक्ट जे आहेत. ते अलोवेरा जेल पासूनच बनलेले.
हा लोवेराचीच कंपनीय ना?
एलोवेरा चीच कंपनीय.
हम्म. बर बघ ते मी सांगते. करायचे असेल त्यावेेळेस.
हो चांगलंय कर. कारण कसय, घरी बसून आता तू पण जा तुला पण बाहेर नाही जाऊ शकत ना. तू. तुझ पण त्याच्यामुळे मग तू घरी बसून करू शक ते. काही नाही प्रॉब्लेम. मी तुला सगळं गाईड वगैरे करेल. स्टेप बाय स्टेप. काय प्रॉब्लेम आला तरी सांगेल.
घरी बसून काय वेळ मोकळाचा असतो त्यामुळ म्हणलं करावं.
हा ना आणि घरी बसून आपलं काय ना कायतरी पेमेंट वगैरे येतय म्हटल्यावर चांगलंच आय ना.
हा तेच ना इन्कम सोर्स काहीतरी पाहिजे.
पाहिजे त्याच्यासाठी हा छान खूप असे आहेत महिला स्टुडंट जे करत्यात त्यांना तर तीस पस्तीस हजार रुपये पेमेंट येते. आता माझी सिनियर तर आहे त्यांना दीड लाख रुपये पेमेंट येतय मंथली घरी बसून ते पण.
हा सीनियर्स असतील ना ते.
ह सिनियर आयत मॅनेजर लेव्हल वरती आहेत आत्ता सध्या.
हम्म तेच खूप आधीपासून काम करणाऱ्या.
हा दोन वर्ष झाले त्यांना करत्यात.
हम्म हम्म तुला किती दिवस झाले?
आता मला सहा महिना झाल मी करतेया.
हम् हम् पेमेंट पडत प्रॉपर?
हो हो पेमेंट वगैरे येत महिन्याच्या महिन्याला पेमेंट पडतं. तेरा तारखेला पेमेंट होत तेरा तारखेला येतं म्हणजे येतच बँकमध्ये.
हम्म चांगलंय.
हा आणि आपल्या टीमला पण गाईड वगैरे करावं लागतं. बिझनेस फक्त बिझनेसच शेअरिंग नाहीये प्रोडक्ट शेअरिंग पण आहे. आणि आपल्या टीमला पण आपल्याला ह्या - हँडल करावं लागतं गाईड करावं लागतं मिटिंगस घ्याव लाग तात त्यांच्या पण.
हा हा म्हणजे आपण ज्या माणसांना प सांगणार हे काम म त्यांना पण मीटिंग सोबत आपल्यासोबत त्यांच्यासोबत आपल्याला पण बसावं लागतं का?
हो आपल्याला पण बसावं लागतं त्यांच्यासोबत त्यांची जेव्हा मिटिंग असेल तेव्हा आपण बसवायचं त्यांना. त्यांना बसायला सांगायचं त्यांच्यासोबत आपण पण बसायचं.
हा हा.
आपण घरीच आय ना त्याच्यामुळे आपल्याला एवढा काही नाहीये प्रॉब्लेम येणार आपण बसू शकतोय. अन् असं काय नाहीये की तू घरूनच कर म्हणून. हा तू कॉलेज ला वगैरे असेल हो हॉस्पिटलमध्ये जा. गेले असशील वगैरे तू तिथून पण करू शकते. काय आपल्याला फक्त मीटिंग तर अटेंड करायची आय ना.
हो म्हणजे फे- फ्लेक्सिबल टाइम आय त्याला.
हा फ्लेक्सिबल टाइमिंग आय. आणि जास्त नसतं काय एक ते दोन तासाच काम असतं फक्त. एक ते दोन तास केले की फ्रीच आय आपण मोकोळा टायमिंग परत तू दुसर पण काम काय करायचे असतील तरी करू शकतेस.
हा तेच ना दुपारचा टाइम असा पण फ्री असतो म्हणून म्हणलं आसाच वाया जाण्यापेक्षा
हो तस करू शकतेस तू. बघ काय होतंय कस मला सांग तस. बोलते मी पण माझ्या सिनियर्सची जागा वगैरे शिल्लक आहेत काय बघते. तस सांगेल तुला. हा तरी काय करू एकदा मला कॉल कर तू मग मी सांग तस तुला काय होते काय नाही ते कधी सांगशील मला तू कॉल करून
एक, एक दोन दिवसात सांगेन ना
एक दोन दिवसात नाहीे तुला लवकरच सांगावं लागेल कारण कसं असतं सीट बुक होत नाही परत ना मंग सीट राहत नाहीत
हो, हो का
हा
बर, बर बघते सांगते लवकर
ठीक आहे चालेल बघ मग मला काय होतं काय म्हणते
घरी पण विचरावं लागेल ना
हा घरी पण विचार सांग त्यांना क्लिअर कर कसं आहे काय वगैरे